हॅलो
हॅलो.
हो.
हॅलो. बोला ना आवाज येता
का करत हो आवाज येतय का सुरू आहे.
काही नाही लेटून हाय झोप झोपते म्हणली आता मी आता.
हा
हम्म
काय बनवलं आज?
आम्ही बनवला आज वडीची भाजी.
हो काय?
तुम्ही का बनवल्या?
आम्ही
काहीच नाही हो
वांगेची भाजी
वांगा
होय
ह हो
काय सुरू आहे.
काय नाही टाइमपास मोबाईल पाहत होते.
अच्छा मोबाईल पाहिणे टाइमपास आवडते.
हो
मोबाईलमध्येध्ये चांगलं पण पाहण्या लायक आहे.
चांगलाच पाहितो ना
हो काय
रीलस पाहीतून रीलस इंस्टा
अच्छा रील्स पाहील काय?
हो
अजून काही
अजून काहीच नाही.
सगळं ठीक
झाला जेवण हलो हालो हलो हालो हालो हालो